हा हॅलो.
हा.
आता फोन कट झाला म्हणून परत केला. हॅलो. हॅलो. हॅलो ऐकू येते ना. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा फोन कट करू नका यालाय ना.
नाही याय लागला याय लागलाय. हॅलो.
हा हा. हा हा बोला बोला. हॅलो. हॅलो.
हॅलो काय करायलाय.
हा काय नाही ते भाजणीचे चकली करताय ना तुम्ही. कशी करत सांगता काय जरा.
हम् भाजणीची चकली मला एवढी जमत नाही वा आमच्या आईच करतत.. त्या त्यांना सगं जास्त प्रमाण मिळत म्हणजे मला येते म्हणजे एवढं. परफेक्ट प्रमाणे एवढं माहित नाही हो मला..
हो मग तुमचा परफेक्ट कुठला आहे पदार्थ तो सांगता त्याची रेसिपी..
कुठला सांगूलं तुम्हाला.. म्हणजे असं दिवाळीच्या पदार्थाचं कसं आमच्या सासूबाई जास्त..
ते राहू दे दुसरं हा दुसरं काय पण चालेल रेग्युलरच्या पदार्था मधलं..
ह् चिकन फ्राय ची रेसिपी सांगू..
हा सांगा की मला ते होतच नाही हा त्याच मला येतच नाही ते चिकन फ्राय.. कधी केलेलं पण नाही मी..
हा हा चिकन घ्यायचंय किती घ अर्धा किलोच सांगू का एक. किलो मध्ये प्रमाणामध्ये सांगू..
अर्धा किलो..
चिकन आणचं आपलं रेग्युलरच चिकन आणचं म्हणजे.. पण याला पाहिजे आणि मऊ पण अस.
हां हां.
रे. आणि ते आणल्यान चांगलं स्वच्छ धुवायचं दोन तीनदा पाण्या ते सगळं स्वच्छ धुवून घेतलं. ह. फोडणीसाठी जरा स आपण कसं मरणाला वगैरे जास्त फोडणीसाठी कांदा घालतो ना तस. घालायचा नि याला जरा सा कमी घालायचा कांदा अर्धा. किलोला एक दोन कांद एक एक किंवा दोन कांदे लई झाले छोटेसे दोन कांदेच झाले. बारीक चिरून. फोडणीला तेलामध्ये ते घालायच मग मग. हळद आणि हळद आणि मीठ घालून कणी. मिक्स करायचं.
बरं.
अ ते चांगलं हलवायचं आणि. पाणी जास्त घालायचं नाही अर्धी वाटी घालायचं त्याला पाणी सु. चिकनद ला त्या वाफेवरच शिजवायचं अर्धे वाटी भर पाणी फक्त घालायचं. य पाणी घालायचं नाही. हम् ते चांगलं शिजवायचं म्हणजे असं लय असं लय पण शिजवायचं नाही असं. असं तोड एकदम तुटेस्.
मीडियम मध्ये.
मीडियम मध्ये लई पण कच्च नाही आणि लई पण शिजलेल नाही अस.
हा आपण बिर्याणीला कसं काढतोय तसं.
हा तसं कराय शिजवून घ्यायचं ते शिजवून घेतलं. णे त्याच्यासाठी फोडणीसाठी. लांबडा हबा आपण खायला कसा कांदा चिरतो ना
हा.
तसा चिरून घ्यायचा कांदा जवळ जवळ अर्धा किलो ला एक. पाच मोठे कांदे तर चिरायचे म्हणजे कांदा जास्त घातला का नाही. ते चांगलं लागतं फोडणीमध्ये.
बर बर.
अ पाच कांदे त्यामध्ये घालायचं आलं लसूण मिरचीची पेस्ट करायची चांगली.
बरं.
कांदा सोनेरी कलर वर आला त्यामध्ये ती पेस्ट घालायची.
हा.
कसुरी मेथी घालायची आणि आपली कोथिंबीर घालायची. धनी जिरीे पावडर लाल तिखट आपलं ते घालायचं चांगलं हलवून घ्यायचं ते ते घेतल्यानंतर त्यांनी महालक्ष्मीचा कनी चिकन फ्राय मसाला मिळते चिकन मटन फ्राय मसाला
हो का
हा ती आखखी पुढे घालायची एक
हा हा हा
चांगला हलवायचं मग त्यामध्ये आपलं ते चिकन शिजवून घेतलेलं आहे ना
हा
ते घालायचं आणि चांगलं हलवायचं च कोरडं वाटत असेल तर जरा असं ते पिवळ पाणी असतील ना
हा
ते जरा असं घालायचं आणि काजू जरा घालायचे काजू घालायलाच विसरली मी सांगायला आपण तेलात कांदा भाजत असो ना त्यावेळीस काजू घालायचे आखे
बरं बर
हम् ते चांगलं हा टेस्ट आहे त्या त्या मसाला आहे ना महालक्ष्मीचा
हम्म
त्याच्यामुळे चांगली खरेदी असते ती,
हा हा हा हम
अ मग ते झाल्यानंतर सगळं चांगलं परतून घ्यायचं चिकन वगैरे आणि लेफ असं घिचक म्हणजे रबरबीत करायचं एकदम फडपडीत करायचं ते पाणी जर लागल तरच घालायचं ग्रेव अजिबात व्यायला नसायला पाहिजे मस्त असं उचलून खायला यायला पाहिजे फ्राय सारखं एकदम फ्राय
होय काय,
हा मग ते नंतर न वरण सगळं झाल्यानंतर दोन चमचे बटर घालायचं. आता आपण गॅस बंद हा आता गॅस बंद करणार आहे म्हण की बटर घालून ठेवायच आणि वर किंबीर घाल सर्व करायच मस्तच लागते छान लागते रेसिपी
नक्की ट्राय करेन मी,
ह
आणि आणि चिकन मध्ये काय नवीन येते एक्स्ट्रा करायला. हे चिकन फ्राय मी ऐकून होतं पण कधी केलं नव्हतं घरी
हम हम
आता करून बघ एकदा मग हे चपाती बरोबर भाकरी बरोबर चालते.
हा चालते खूप छान लागते नुसतं तरी नुस नुसतं जरी खालं तरी छान लागते चपाती बरोबर पण छान लागते आणि हच्या्याबरोबर पण छान लागते.
म्हणजे भातावर खायला पण
भातावर कसं नाही एवढं चांगलं लागणार ते भातावर नुस तोंडी लावायला फ्रायचं,
म्हणजे जिरा राईस वगैरे केला तरी त्याच्यावर चालाय.
हा म्हणजे ते सूप म्हणजे त्याला कसं ग्रेव वगैरे नसते ना ते फडफडीतच असते ना ते मिक्स होणार नाही नुसतंच तोंडी लावायला असं मधी मध चालतय.
बर बर
हा
नक्की नक्की ट्राय करेन मी आणखी का चिकनचा मग तुमच्या प्रकार काय वेगळा आणि काय करताय.
सिक्स्टी फाय चन सिक्स्टी फाय करतो आम्ही चिकन अंगारा, चिकन हैदराबाददी, मुरब मुस्लिम करतो. आणि चिकन हे. हो आणि हे पण करतो. पंजाबी चिकन हैदराबादला अ असे भरपूर काय तर काय तर करायचं.
बर मग ह्याच मला परत मग सांगा ती रेसिपी हैदराबाद चिकनची आता सिक्स्टी फाई ची सांगता काय मग
हा हा सिक्स्टी फाय ची सांगते की, एक किलो मध्ये सांगू एक किलोच्या प्रमाण मध्ये सांगू
हा सांगा, मुलांना आवडते सिक्स्टी फाय हम्
हा हा मुलांना सिक्स्टी फाय, तंदुर लाय आवडते.
हो
ह एक किलो चिकन आणायचं ते चांगलं स्वच्छ धुन घ्यायचं.
हा
धुून घेतल्यानंतर त्यामध्ये मॅगिनेट करून ठेवायला लागते ना ते चिकन
हम्म
एक किलो ला दोन अंडी घालायची कच्ची
कच्ची अंडी त्यात
म्हणजे अे अंडी चिकनमध्येध्येच फोडायची त्या
हा हा हा
हा त्यामध्ये आलं लसण मिरचीची पेस्ट घालायची
मिरची पेस्ट घालायची लाल तिखट
हा आलं लसूण मिरची तिन्ही पण मिक्सर घालायचं हे मि ेस् लाल तिखट घालायच एक चमचा गरम मसाला तो न आपल्या घरातला रेग्युलरचा कुठला पण गरम मसाला एक चमचा घालायचा आणि हे घालायचं लाल कलर जरा कॉर्न फ्लावर कॉर्न कॉर्न फ्लावरचं पीठ आणि तांदळाचं पीठ आणि त्या ते पण घालायचं आणि हे घालायचं दगडफूल आणि तमालपत्री हे दोन्ही गणे बारीक करायची एकदम ते पावडर करायची ती त्यात घालायची तमालपत्र आणखी दगडफुल नसते काय त चक्रफुल हो सारखा असते काहीतरी चक्रफुलच म्हणतात हा ते दोन्हीची घणी पेस्ट करायची एकदम
ते कसं करायचं
मिक्सरलाचते
तमालपत्री म्हणजे ते हेच ना पान असत ते
हा मोठी मोठी पाणं नसतात का
त्याची हे करायची पूड करायची पावडर
ते आणि ते चक्रफूल दोन्ही मिक्स करून दोन्ही घ्यायचं भांड्यामध्ये आणि त्याची फोड करायची ती त्यात घालायची
होय बर बर मी हे करते काय मला माहित नव्हतं हे नक्की ट्राय कर
ते दोन्ही मिक् करून घालायच त्यामुळे दुसरा कुठ चिकन सिस्टीपाईजचा मसाला वगैरे काही घायला लागत नाही एवढं भास होते
हा आणि आपण संध्या काय करणार आहे म्हणले तर सकाळीच ते मुरवट ठेवायचं ना म्हणजे चांगलं जेवढं मुरल तेवढं ते चांगलं लागते
हा हा हा हा
हा आता संध्याकाळी करताना मग करायच्या वेळी तेवढं मीठ घालायचं आधी करून घातलं तर मीठ त्याला पाणी सु
पाणी सु हा होय होय तरी सांग हे मला कळत नव्हतं
हा
माझे घरी करते मी ते पाणी सुटते त्याला त्याला मी मीठ घालून ठेवते ना आधी
हा मीठ घालायचं नाही मिठानं खूप पाणी सुटत आता मी आता तर आपण तळायला घेणार आहे म्हणलं की मग वीड झालात हा आणि त्यामध्ये कडीीपत्ता पण घालायचा
कशाात
पण चिकन सिक्स्टी फाय करणार आहे ना त्यात तळून आता आपण तळायला घेणार आहे तेल तापवलेलं असत त्यामध्ये जरा कडीीपत्ता घालायचा ते तळून घ्यायचं चांगला आपण चिवड्याला वगैरे कसं तळून घेतय कडीीपत्ता पुरपोर तसा त कुरकुरीत तळायचा आणि त्या सिक्स्टी फायव मध्ये घालायचा आणि ते मीठ आणि करीपत्ता आपण हालो म्हणजे एकसारखं मिक्स करून घ्यायचं नाही तळायचं मस्त लागत हा
हम्म हे पण माहित नव्हतं मला नक्की ट्राय केल मी आता परत
म्हणजे ते दो्ही पडीपत्यां पण असे टेस्ट वेगळे येते वेगळ्या फ्लेवर असं असं ते कुरकुरीत तळलेलं असे ना मग आपण ते कुचकरुून असं घातल्यामुळे ते वेगळं प्रत्येक फडीमध्येध्ये ते कडीपत्ता जातले ना वेगळं
हा हा हा हा
हा आणि सॉस बरोबर खायचं गरम गरम कोण सॉस बरोबर खात तेनी सॉसमध्येध्ये म्हणज घेऊ चाट मसाला घालून कोण खाते कोणाची प्रत्येकाची आवड घई
हो लिंबू पण एक एक जण पेळतात ना त्यावर
अ आमच्या घरात नेहमी चाट मसाल्या बरोबर खातात नेहमी सॉस बरोबर खातात असं करतच खरच हो
हम्म हम् नक्की नक्की एकदा मी ट्राय करून बघन आता श्रावण सुरू व्हायच्या आधी श्रावण सुरू वयच्या आधी नक्की करेन एकदा आणि म हम्म चालतय चालत
चगते
थँक्यू थँक्यू ठ
हा